हॅलो.
हा बोलकी.
काय कराय लागल्यास?
काय नाही बसले मग आता मुल शाळेत नाता त्यांचेच वा हो
होय, मुलं तुझी मराठी मिडियमला आहेत का इंग्लिश मिडियमला?
माझी एक स्टेट बोर्ड आहे इंग्लिश मिडियम आणि एक सी बी एस ई. हे दोघं वेगवेगळे
हम्म होय अगं नाही आज काल हल्ली इंग्लिश मिडियम ला जास्त स्कोप आलाय.
प आलाय पण झेपायला पाहिजे ना फार सी बी एस सी म्हणतोय पण पण.
हो नाही सी बी एस सी च शिक्षण कडकच आहे सोड.
ते कस मुलाना कस झेपते कसं दिलं मुलगीला सीबीसी नाही झेपत तिला स्टेट ला घातलं नाही म्हणजे ति तिला विचारून तू करणार ती स्टेट म्हणजे नंतर सहावी नंतर विचारले मी तीला. तुला कसं बघ स्टेट म्हण स्टेट नाही तर सीबीस बघू. तर ती नाही म्हगते सार स्टेट, ओके.
हा म्हणजे कस हा मुलांच्या कस कुवतीनुसार त्यांना झेपलं तर पाहिजे ना पुढं? आपल्याला मस्त हाऊस असत्या. कि चांगल्या शाळेत जावावं ते पोरान करावं पण मुलांना पण झेपतय की नाही हा विचार आपण आईव लाणी च केला पाहिजे.
त्या मुलांच्या झेपण्यापेक्षा आपल्याला पण त्या मुलाला त्या पद्धतीने शिकवता येत का हे पहिला बघायला पाहिजे ह.
आई लोकांची परीक्षा व्हायला पाहिजे आणि मगच.
कसंय. नुसत्या शाळेवर सोडून पण चालू चालत नाही आत्ताच्या काळात. आपण कुठं एवढं आई वडाना- हे करून शिके म्हणजे शिकवत होते. त्यांच त्यांना कामं भरपूर असायचे. ती कुठं आपल्याला शिकत बसायची? मराठी मिडी माझं तर मराठी- झाले आणि -
माझ पण मराठीमधूनच झालंय. पण माझ कस- कस मला लहान असताना आठवतय अजून. आमच्या इ- थे कस ब्राह्मणाचे जे अ- लोक होते आमच्या इथं बाजूला राहिला ना? पुढच्या साईड ला. सगळी म्हणजे बोलणं त्यांच असं हा वेगळं असायचं. असं आपल्यासारखं- गावठी बोलणं नव्हत. मग ती पोर कस? मला वाटायचं- की हा आपण त्यांच्याबरोबर गेलो की त्यांच्यासारखं आपल्याला काहीतरी शिकता येईल. मंत्र शिकता येतील किंवा कायतरी शिकता येईल. किंवा श्लोक म्हणा. आपल्या लोकात- कसा श्लोक जास्त कोण म्हणायला जात नाही ना? हा. मग ते कसं माझ्या मैत्री - णी होत्या ना? त्यामुळे मला त्यांच्याबरोबर शाळेत जायचं होतं. म आमच्या मम्मीने- मला दुसरीकडं. मी तिथनं रडतच घरी आले. म्हणलं मला ती मैथी ली जाते ना? त्याच शाळेत जायचंय. हम्म. मग त्यावेेळेस कसं? आई वडिलांची पण परिस्थिती नव्हती. पाचशे रुपये फी होती.
हं.
अ. एकोणीस- तरी ब्याण्णव त्र्याण्णव साली.
बर.
मग पाचशे रुपये फी म्हणजे कसं? झेपायचं नाही ना.
त्यावेळीचे त्यावेळेचे पाचशे रुपये म्हणजे आताचे पन्नास हजार म्हणाय-
हा. मग दोघी बहिणी आम्ही. मग पप्पा काय म्हणले आमचे- घालायचं झालं तर, घातलं तर दोघींना पण एका शाळेत घातलं पाहिजे. का? तर आज मोठ- ठीला तिथं घातलंय. मग छोटी काय म्हणणार हा. तिला तिथं घातलंय आणि मला घात- ल नाही अस व्हायला नको म्हणून त्यांनी विचार करून मग त्या सरांना कन्व्हिन्स करून- त्यांनी सांगितलं- तुमचं जर म्हणजे, आमचे पप्पा कसं वायरिंगच काम करायचे ना? तुमचं शाळेचं काय काम असलं तर मला सांगा. पण माझ्या मुलींना एवढं त्यांना ते - मैत्रिणी त्यांच्या जोडीची मुलं तिथ आहेत. तुमच्या शाळेत त्यांना - तिथं जायचं तर तिथं घ्या.
हम्म.
म्हणून त्यावेळेस सरांनी बरं चालेल ठीक आहे. मग जवळजवळ- एक दोन तीन वर्ष तर शाळेतलं काहीही काम निघू दे - आमचे पप्पा फ्री मधेच करून यायचे. का? तर- ह्या मुली शिकतात तिथं म्हणून.
हो हो हो. पण त्यावेळी शिक्षण चांगलं होतं आपल्याला. असं काही नाही म्ह-
शिक्षण म्हणजे कसं? भीती होती. अ सरां- सर लोकांची. का तर? ते जर कुठं भेटले ना तर आपल्याला ओरड- तील. म्हणून आपण लपत होतो त्यांच्यापासून दूर पळायला बघत होतो. आत्ताची मुलं नाहीत- तशी. सरळ डायरेक्ट जाऊन एखादा सेल्फी घेऊन येतात.
सेल्फी आता ते सगळं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सगळं- इन्स्टाग्रामला फॉलोवर्स ते काय? टीचर्स सगळे फॉलोवर्स त्यांचे. हे सगळे त्यांचे फॉलोअर्स बापरे! आम्ही- एक समोर काहीतरी बोलायच होतो.
हा. भीती म- नाही मुलांच आत्ताच युगच वेगळ आहे पूर्वी कसं असायचं. माझ्यापेक्षा माझी बहीण लहान आहे पण ती दिसायला मोठी दिसायची. आणि मला वर्गात जरी कोणी मारलं ना कि मी सांगणार हा मी माझ्या बहिणीला बोलवून आणतो. आणि ती येताना कि नाही अशी सगळी चार पाच मुलं मुली आम्ही एकत्रच होतो. पण मुलं म्हणा किंवा मुली म्हणा. भांडणं कशावर ना आमची माझा डबा तू खा. तू का खात नाहीस त्याच्यावर ना भांडणं आणि मग ते मुलीक असं करायच्या भांडायचा ना मग माझ्या बरोबर भांडालं की मी काय म्हणणार म माझ्या बहिणीला बोलवून आण. म
हम्
ते बहिणीला बोलवून आणत म्हणलं की नाही. म मुलं पण आणि मुली पण घाबरायच्या. हे हिची बहीणना येऊन मारतच आपल्याला आणि ती येताना कशी करायची अशी चार पाच मुला मुलींना घेऊनच यायची.
हम्
हा त्यामु त्यांच्या मनात कि नाही असं जरा अ भीती भीती पण कशी अशी प्रेम असणारी भीती ह आली. आपल्याला म्हणजे ओरडत्या मारत्या म्हणून जास्त कोण नाव काढायला जाणार नाही ए हिल गेच बहिणीला सांगत्या.
हम्म
हम्म त्यावेळेच जनरेशन वेगळंच होतं मराठी शाळा अस दे. इंग्लिश शाळेतन जाणार. जे जास्त ज्याचे आईवडील डॉक्टर इंजिनियर
हम्म
आहेत त्यांची मुलं शक्यतो इंग्लिश आहेत. आणि आपल्याबरोबरच्या शिक्षक लोकांची मुलं सुद्धा आपल्या बरोबरच होती की
होती होती होती आमच्या बरोबरच होती आमची इतर म्हणजे मुलं सगळे आमच्या बरोबर शिकत होती पण आता कसं झाले. दिवसभर राबणारा माणूस तर माझा मुलगा्या शाळेत जाऊ दे दिवसभर अस राबून काम करणार.
होय घरी खायला नसे ना का आपण त्या मुलाला चांगल्या शाळेत चांगलं स्टँडर्ड पण शिक्षण पण तसं पाहिजे ना किती तुम्ही चांगल्या शाळेत घातला. पूर्वी क्लास ला कुणाला लावत होते जी मुलं ढ होती. त क्लासला जातोय म्हणून सांगायला सुद्धा घाबरत होती पण आता हल्ली सरास सगळी मुलं कलासला जातात.
फॅशन झाली आहेत क्लासला जा.
अकॅडमी काय किंवा तुमचे पर्सनल क्लासेस सुद्धा असतात मुलांचे एकट्याला पर्सनल असं बसून शिकवलं जातय. त्यावेळेस पर्सनल नाही चार जणांना घेऊन शिक्षकांना विचाराला जायचं म्हटलं तर धाडस. पैसे नाही हम्म
आणि आता मुलांचं दप्तराचं ओझं तर किती झालंय ग इतलं बाप रे नंतर व्हॅनपर्यंत सोडळा जवळपर्यंत मला ओझ होत कसं घेऊन येत असेल तो उच वर्कशीप वेगळं क्लासवर्क वेगळं होमवर्क वेगळं.
आता तसं झालंय माझ्या मुलींना पण आता कसं पूर्वी काय हे माहिती नव्हतं. सायन्स म्हणजे डॉक्टर एवढंच माहिती होतं आर्टस म्हणजे एखादी कुठली. तर कला किंवा शिक्षक आणि कॉमर्स म्हणजे बँकेत हे फिक्स होतं. हा तिन लाइन होत्या ना तिनही म्हणजे फिक्स होत्या. हा आटला- गेले हा म्हणजे हे शिक्षक होते कॉमर्स ला गेले होय. म्हणजे हे बँकेत कामाला लागतेय आणि सायन्सला म्हणजे हे डॉक्टर होतय. इंजिनियर हा प्रकार जास्त माहिती नव्हता.
नवता नवता.
हम्म हम् आता हल्ली कसं झालंय इंजिनियर, डॉक्टर ढीग लागल्यासारखं लागलं कुठल्या आणि पूर्वीच्या डॉ डॉक्टरांना कस होत बघितलं पेशंटला तरी कळत होत की काय झालंय. त्या माणसाला आताच्या डॉक्टरांना बघा कि सगळ्यात टेस्ट पहिला टेस्ट करायला लावतात त्याशीवाय त्यांना समजतच नाही ना काय झालंय ते
टेस्ट किलर मग आपण पण सांगू शकतो की आहे की याचाट जी पीटी
हम्म होय काय झालं ते आणा हल्ली काय जरी झालं नाही कधी गोळी जरी खायचं म्हटलं तर-
विचारतात काय करायचं शिक्षण काय शिक्षण सांगाव ते शिक्षणाच
साध सर्दी खोकल्या वर्षी गोळी खायचं म्हणलं तर पहिला अगोदर चार दिवस गर- स उपाय करा.
हम्
मग पाचव्या दिवशी मेडिकलमध्ये जावा नाहीच कमी झालं तर मग डॉक्टरकडं आता तसं नाही जरा काय झालं की डॉक्- आणि डॉक्टरकडे जाऊन त्या डॉक्टर पण क ह टेस्ट करून आणा व्हायरल इन्फेक्शन आहे हे आहे सांगितलं की माणूस कसं घाबरतय.
हॅलो
आणि डॉक्टरांनी सांग हॅलो
हा
हॅलो आ-
हॅलो वशला तई बोला-
हॅलो हा आवाज जरा रेंज मुळ ब्रेक- होतोय ग हा नाही पूर्वीकस-
दुसरा कॉल आला आणि मी ते हा-
हा हा काही नाही पूर्वी कसं होतं डॉक्टर आपल्याला म्हणजे निदान व्यवस्थित सांगत होते ना. पूर्वीचे कसे जुने डॉक्टर आहेत त्यांना अजून सुद्धा म्हणजे पेशंट बघितलं की समजतय. आता कसं टेस्ट केल्याशिवाय म्हणजे काय झालंय माणसाला हे लक्षात येत नाही.
आणि सांगतच नाही डॉक्टर गेले की एवढ्या मुठी रिलीज गोळ्या औषधांच- हे घेऊन खावा तीन दिवस खावा पाच दिवस तुम्हाला काय होतंय कसं काय काही नाही-
काही सांगत नाही ते त्यामुळ कसं माणसं घाबरतात ना आत्ताचे
होय. डॉक्टरांची कडक जायच म्हणजे भीती वाटते.
हम मग आणि काय चाललंय?
तेच मुलांच तेच की ओज बघूनच-
ओज आपल्या वेळेस- चार पुस्तकं न्यायची गाईड कोणाकडे असायचं जास्त जे हे हाय त्यांच्याकड गाईड असायचं, आता- सरास सगळ्यांकड गाईड परत लायबल- आणि जे काय साहित्य लागतंय ते सगळं घरात नाही- तर मोबाईलवर तर हल्ली आजकाल सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात. मग हम्म चालत बाय.
बाय